हा बोल.
येतो आवाज?
हा येत आहे.
ते म आता तुझ्याकडून येणार असेल कॉल म्हणून तो मगाशी लागत नाही. हा ते पटकन समजून. नाही जेवण नाही झालं. जेऊ आता जरा मिस्टर बाहेर गेले.
हां हां.
ते आल्यावर हो करून घेऊ जेवण.
काय म्हणाली?
काय बोलते तुझं झालं जेवण?
नाही आमचं पण व्हायचं आता. आज वेळानीच करतो संडे आहे तर.
हा का? हम्. मग हो.
चांगलं आहे.
हम्. मी काल बहिणीकडे होती जरा वस्तीला. काल वस्तीला बहिणीकडे होती. म्हणजे इथे मला घरी जमत म्हणजे तिच्या घरचे पण बाहेर गेलेल ना जरा.
हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. ह. हॅलो.